हॅलो
हॅलो
हम्म काय चाललंय
हॅलो
हॅलो हॅलो ऐकू येत का हा काय चाललंय
काही नाही चहा पाणी झालं आता हम्म ती बघत बसायचं आणि काय
होय
हम
सणावारचे दिवस आले म्हणलं चालू
होय
सोनावारच तयारी आता झाडायला काढली मग जरा झाड झुडी चालू झाली
हो
हम्म जरा स्वच्छता भांड कुंड स्वच्छ डबे डुबे जरा घासायला काढायचे काय ह नाही शिल्लक बघा बघी चाललंय आपल्या यायचं म्हटल्यावर करायला लागत. तेच नाही.
होय. करायला पाहिजे.
हा. त्यामुळं मग चालू केलेय करायचं.
होतय का का कायय तला किती करते.
हो नाही करायचं ना आता देव यायच म्हटल्यानंतर करायला लागते नाही सगळ्या गोष्टी हम्म गणपती यायचे गणपतीची तयारी गणपतीच खीर हा खीरा प दहा दिवसाचे दहा पदार्थ
हमं
नैवेद्य. खिरीची तयारी मोदक, सारण करून ठेवायची जरा वेळेवर सारण केलं की मग, करायला पटपट होते. ह परत मधल्या हो मधल्या याच्यात तर आता लगेच दोन दिवस झाले कि गौरी यायलाग त्यात मग गौरींची तयारी गौरी नवीन काय नवीन जास्त कमी जास्त बघायचं घ्यायचं.
ह
करायचं.
ते गौरीच्या निमित्तानं नवीन साडी एखादी
हो साड्या घेणं त्यांना तेच कि सगळ्या गोष्टी येतात ह्या मग
ह् हो खारीक, खोबरं, बदाम होका.
खोबरं, दोऱ्याचे गुंडे लागतात. हम्म ते आ तर कुंभारगौरी ठेवायच्या असतात त्याच्यात सगळं ते लागतात.
हम्म हो
हम्म कुंभारगौरी मध्ये हम्म ते काल त्यामध्ये मग त्या ते त्याच्यातल्या साहित्याचे दोरे घेतले जातात ना,
हो.
ह त्याच्यातले दारे दोरे घेतले जातात काही जणांच्या दोऱ्याची पद्धत असती. सोळा गाठीत सोळा वस्तू त्या बांधायच्या असत. म्हणजे पाण हा पाणं, फुलं, पत्री सगळे. परत ते सगळे पंचमेवे म्हणजे ते अ हाळकुंड खारीख, खोबरं सुपऱ्या हे सगळं बांधाय लागतं त्याच्यात ुं म त्या गुंड्या पण त्याच्यात घालतात तेच मग घे घेतात कुणाकडन तरी घालून घ्यायचं दही भाताचा नैवेद्य ह शिवायचा भात हार हार करायच तयार फुलं आणून
तिथं जेवायचं महत्त्व म्हणजे जायचं त्या दिव शेवायाचा भातच लागतो जास्त करून शेवायाचा भात दही भात गारवान कोय
हो गारवा लागतो त्यांना जायला
ह
अ आणि मग ते अ त्याच्या आधीच हे हे येतं ना गणपतीच्या आधीच काय येतं बर ते ऋषीपंचमीतील
ह
ऋषी पंचमी, हारतालिका हर तालिकेचा खिरीच खारकेच्या खिरीचा नैवेद्य असतो हरतालिक ला हम्म ते असतो असं हळूहळू सगळं सगळं बारीक बारीक जरा जमा करायला ला तर म माहिन व
होय आम्ही लय अगो प इतका कडक उपास करायचा अस तर हा फळ फळ असलं तरच खायचं असं चहा वगैरे अग्नीवरच काही खायचं नाही एवढा कडक करायचा
वेगवेगळ खूपच कडक करतात ते उपस काही काही ठिकाणी
हम्म आम्ही करायचो तर
हा काय काय ठिकाणी ते अ रुईच्या पानावर मधाचा टिकला टाक पण तेवढा नेहमी दाखवायच आणि तेवढं चाटायचं इतकं कडकत हो इतकं ते कडक करायचं उपवास पद्धत पळावर कोण करतं प ख काही ठिकाणी अ खिचडी वगैरे पण खातात असं पण आहे ते त्याच हे आणि अ काही ठिकाणी कडक करतात अगदी
होय आम्ही बाई नुसतं फळं खा फळ असलं तरच खायचं नाही तर तसंच
हा आणि काही ठिकाणी ब्राह्मण बोलवतात पूजेला
ह
हो ब्राह्मण बोलवून ती अ वाळूची पिंड पार्वती शंकर काढून
म्हण तिची पूजा करायची पनाकडून
पूजा कराय लागतेय परत अ बेलाच पान घालाय लागत पत्री घालाय लागत त्यावेेळेला आणि ते हल्दी ते हे पण मिळतं पार्वती आणि दोन पार्वतीन तिची सखी ते मूर्ती असतात आता आणि त्यात पिंड असती छोटीशी पुढं कोण कोण म विसर्जन करत कोण तसंच ठेवत होत नाही होतं
हा आम्ही वाळुचे करायचं
हम्म हम्म
जी वाळ आणून धुऊून ठेवून पुन्हा मग त्याच्याते मध्ये दोन महादेव काढायचे इकडून इकडून सख्या काढायच्या ते महादेवाच्या पूजेला चाललेले असतात.
हम्म हम्म
हम्म
ते बरंच असतं काय काय आणि वेगवेगळे फुलं पत्री त्यावेेळेला मिळतात पण निसर्गात उपलब्ध होतं आघाड्याचं महत्त्व असतं.
आ आगाडा आगाडा बेल
हम्म अशा अनेक गोष्टी असतात. निसर्गात सगळं ते त्यांन निर्माणच करून ठेवलंय ते सगळं करायला घालायला आणि त्यामुळे मग ते आले की सगळ्या गोष्टी
हम्म
हम्म बऱ्याच अ ठिकाणी अ उत्सव करतात मोठ्या संध्याकाळचं जागरण वगैरे करतात तात त्या हा ते गाणी म्हणतात काय देवाची जागरण करतात भजन असं बराच कार्यक्रम असतो हरतालिकेचा सुद्धा मग
हम्म होय कसल
बऱ्यापैकी करतात सगळी जण हरतालीका असं कोण नाही कमी नाहीयेत माणसं ज्या करतात त्या अगदी ते हम्म हम्म
जास्त आग कुमारीका जास्त करत्यात
जास्त करतात हा हम्म कुमारिकांच कुमारिका जास्त करतात ते हम्म आणि त्या दिवशी ते आणि ऋषीपंचमीचा सुद्धा बरेच जण ते करतात उपवास बरं का पाच सात ते बागेत पिकवलेली फळं खातात
हो ते काय फळावरच करायचं आग्नीवरच काय खायचं नाही
हा आणि ते म्हण आणि ते बैलाच्या कष्टाचं खात नाहीत ना
हम्म बैलायच्या कष्टाच खायचं नाही
हा असं काहीतरी असते आणि ते ते पाच कोण पाच करतं कोण सात करतं कोण
हम
हम्म असं ते ते एक उपवासाच उपवासाचं असतं हम ते एक प्रकार असतो उपवासाचा बऱ्यापैकी
म्हणजे त्या बैलाच्या बिनकाष्टाच कुठं सोसार मिळतं नाही ना
हा कि ते परड्यात वैगरे असतं नारळ, खोबर तुम्ही काय भाज्या लावल्या असतील तर भाज्या त्याला काही उपवासच नसतं पण फक्त बैलाच्या कष्टाचं नाही खायचं हम्म
बैलाचे कष्टच खायचं नाही
हम्म तो पण उपास बऱ्याच ठिकाणी केला जातो.
आणि मला वाटतं ते गौरी पूजनाचं सुद्धा.. अ कथा वगैरे वाचतात गौरी.... पूजनाचं गौरी ज्येष्ठा गौरीच ह... ज्येष्ठा गौरी म्हणून असतं ते ते करतात ते ज्येष्ठा गौरीचं.. ते पण एक असते करायचं... आणि मग तीन दिवस तो उत्सव.... हचा गौरी गणपतीचा.
हो.....
त्यामुळ घरात स्वच्छता वगैरे जरा केली की बरं वाटतय आपलं.....
हम्म.
हम्म...
गौरी जायच जायजेव्हा विसर्जनाच्या त्या दिवशी दही भात असतो....
हा.....
शेवायाचा भात असतो.
हो हो हो हम्म..... गणपती हल्ली अ..... जरा छोटे छोटे आणतात पूर्वी जरा मोठे आणत होतो. जरा हं ते आता सांगितलंय ना कि बाबा थोड्या मातीचा बसवा... प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणू नका ते निसर्गाला ते...
ह विर हा विरगळत नाहीत ना ते....
विरगळत नाहीत मग परत त्या अं दुःस्वरूपातल्या मूर्ती बघाय लागतात तेवढं आठ दहा दिवस पूजा.... केली असतील परत त्यांच ते विसर्जनाच रूप काय ते बरं वाटत नाही बघायला..... तस त्यामुळे ते सगळीकड जागरूकता केलीय..... कि सगळ्यांनी हॅलो.... कि अ सगळ्यांनी मातीचा गणपती.... शाडूमातीच बसवाव विरगळतो..... ते बर अशा पद्धतीनं ते....... सांगितलं जातं सगळीकडं... त्यामुळे ती एक जनजागृती बऱ्या ठिकाणी झाली आहे.....
अगं करतात आता सगळीकडें झालेय नाही आता कुणी राहिले....
ह मोठ्या मोठ्या मूर्ती मात्र कशा कशाच्या...... असतात आता काही जण ते कुठं केळाचा गणपती कर, कुठं नारळाचा गणपती कर मोठा असं नाही बरत आहे ह की नाही काही.... हा असं बरं नाही वाटत ते..... हम् म्हणजे त्यात ते पावित्र राहत नाही असं मला वाट....
हम्म हम्म हम्मम् बरोबर आहे.....
हम्म कुठं भांड्यांचा कर प्लस्टिकच्या.... चा कर असं नक वाटतंय ना करायला असं करू नये असं....
हम्म.
हम्म सात्विकता राहिली पाहिजे त्या ह्याच्यात....
त्या आता ज्याला आकल आहे त्याला ज्याला समोस आहे त्यानी करायचं.
हम् नाही पण निदान कळलंय कळलंय तर... आपलं बघायचं कळलंय तर आपलं सांगून सांगायचं आप.... आपल्याला कळलंयचं इतरांना सांगायचं बाबा असं नाही असं क असं नाही असं कर.... असं करायचं मग काय... हम्म हम्. ते झालं की लगेच ते जे दोरे असतात ना दोऱ्या... आपण गौरींचे घेतो. ते परत अ सुकत ठेवायला लागतात. ते देवरींचे दोरे ओट्यात घ्यायचे. सगळ्यांना नमस्कार करायचा. ते सांगायच राहिल. आणि ते ओट्यात घ्यायचे असतात. ते दोरे आणि ते दोरे ओट्यात घेतल्यानंतर अ ते वाळू द्यायच तसच. आणि दसऱ्याच्या दिवशी
हो हा त्या ह्याच्या दिवशी दसऱ्याच्या. अ दसऱ्याचं जे काय असत ते. धान्य धान्य वगैरे घातलेल असत ते.
धान्यांमध्ये दसऱ्या दिवशी ते कुंभात कुंभात ते दोरे सोडायचे. आणि अ घालायचे आणि परत ती भूमी भूमपौर्णिमा येते. त्या भूम भूमपौर्णिमेला आपल्या आपल्या त्या ह्याच्यात हा घालायच असतात. अशा प्रकारे ते हा ते करायच असत. चालेल चालेल ठेवा. हा